हॅलो!
हॅलो! हा बोल.
जेवलीस?
नाही आता थोड्यावेळानी एकला जेवतोय आम्ही.
हा हा!
हम्म!
काय करायल्यास?
त्या भाकरी करालोय
होय घरातली
घरातली सगळी गेल्यात आता गावाला आम्ही दोघं त्या आई पप्पा कसं अ शेत करायला लग्न ना आमचं मग ते जातात सारखं चार दिवस झाला तनी हो एकदा गेलेलो की
हा हा हा हा तेच मम्मी म्हटती मला
हा मग आता ते जाऊ पण गेल्या काल त्यांचं पण काम आहे म्हणून मग आज संध्या पर्यंत येतील सगळेच आता ते आजी आहेत ना
ह
आहेत की आता दोन ला जातात कामावर
तेच मला दिीदी बोललेली सोड दोन चार तर म्हणा
हा मग तेच की मी तिला केलेलो ती म्हंटली तुझं पण करायचंय तुला कर ह
मग मी जिवून करणार होतो तर तुझा आला
ह त्यांनी कस एकला पासन आता तर लाईट आहे तुमच्याकडं
आहे की मगाशी साडेनऊ पावणेदहाला गेलती बघ आली लगेच पंधरा वीस
आमच्या इथं अजून आली नाही तर फोनला चार्जिंग नाहीये
हो तुझं येण झालं न्हवं पूर्ण सगळं
ते झाले पुढच आहेत मला आता
म्हणजे तीस असतात नव्ह ते
हा होय
ते रविवार पर्यंत काय पण करून कम्प्लीट करायलाच पाहिजे हॅलो हॅलो
हा बोल की आवाज येई ना
अडकल्याला ग आता आला
हा हा तुला सुट्टी कधी असते म्हंटलं
मला सोमवारी
सोमवारी असते वय
हम्म
म्हणजे तू सोमवारी दिवसभर करत बसला असतास नाही लगेच लगेच हम्म
आता काय दुपारी मी तीन ला येतोय सोड मग श्री पण येतोय मग श्री च्या काकांचा मो काकांच पण करायच नाही हेमंत काकांच म दिदीला सकाळी एकदा गेलतो
हा
त्याला लिमिट लिमिट काय नाही न्हवं
नाही नाही मी दोघं पण बोलायचं म्हणजे तू एकदा करायचं तिला पण एकदा करा दोघांचे पण होते हम्म कसं, करायचं? आम्ही तरी कुठनं - कुठनं, म आता तुम्ही, ओळखीच्या तरी हायसा. एकमेकांचीं.
हा.
माझ्या वेळेला, कोणच नव्हतं.
व्हय.
एक तिनं, ग्रुपच काढून दिलेली. औरंगाबाद मुंबई, पुणे
हम्म.
तिथल्या पोरींच्या संघ, बोलून - बोलून केले.
हा, हा.
हम्.
काल आने ते पोरग होतं. त्याला पण लावलेलो.
कसं लावलंस मग? तुला कसं कळालं?
ते ग्रुप मन नाही वय तुमचा? मग ते दिदीनं, नंबर पाठलेले गं. अ ते पोरगं होतं, त्याला लावल्याल.
हा. आणि काय कुठं? फिरायला वगैरे काही, गेलतास का नाही?
फिरायला, परवा गेलतो बघ. शनिवारीच गेलतो बघ.
कुणीकडं?
रांगणा किल्ल्याला हम्म. पोरं - पोरं कॉलेज मधली होती. तिकडं, गारगोटच्या स् साईटला. गारगोडे्याच्या फुड हाय.
होय?
तरी पण एकशे- तीस, चाळीस किलोमीटर हाय की. हितन, आपल्या इथनं.
कसं, म गेलता?
टू व्हीलरनं.
टू व्हीलरनं? हम्, हम्, हम्.
किल्ला म्हणजे असे. होय, पाऊस भरपूर. त आपल्या इथं, कायच नव्ह ता पाऊस. तिकडं, भरपूराय पाऊस.
हा, हा. तिकडं असल.
ट्रेकिंगसाठी पॉइंट भारी हाय न तिथं. किल्ला म्हणजे असं. किल्ल्यावरती जास्त काय नाही, सोड. एक - दोन मंदिरायत. आणि तलावाय. ट्रेकिंगला भारीहाय, किल्ला.
हा, हा. हां.
किती? दहा- अकरा. आम्ही ब एकोणीस जण होतो. पोरं- पोरं.
आगं! बाई! बाई! बाई! होय.
कॉलेज मधली. परत इकडची, बाहेरची ओळखीची न येतेत नं.
हा, हा. पोरांचं बरं असत, आपलं. फिरायला मिळतय सारखं - सारखं. आम्ही कायम, घरातच बसयतेत.
चाललेलं. धबधब्याला जायाच चाललेलं प्लॅनिंग. मग पऊस मध्ये काहीच नव्हता, नाही. म्हणलं आता, तिघडं पण नसणार म्हणलं, पाऊस.
हा.
इकडे किल्ले - किल्ल्याचं प्लॅनिंग केलं तर, बघतोय तर, कुठलं काय? कोल्हापूरच्या पुढे गेल्यावर, पाऊस चालू. कंटिन्यू पाऊस हाय तिकड.
होय. हम्म, मग
काही नाही बघं, निवांत. होय, जेवण बाहेर. जाताना काय नाश्ता केला एका ठिकाणी गारगुटीत.
हं.
मग काय? संध्याकाळी येताना मग इथ आल्यावर जेवलो बाहेर. ट्रेकिंगसाठी भारीय. दहा किलोमीटर आहे बघ. दहा, अकरा किलोमीटर पडते, वर किल्ल्यापर्यंत चालत जायला लागते.
व्हय.
आणि पूर्ण जंगल हाय.
हा.
हम्म.
हम्म हम्म, फोटो काढलेस का नाही?
फोटो ते न काढले की.
हम्म हम्म, पण टाकला नाहीस वाटत?
नाही का? स्टेटस लावलेलं की.
लावलेलास काय? हम्म हम्म हम्म.
असं दिवसा पण पूर्ण अंधार असतोय. एवढी झाडं जंगल
घनदाट असल मग. हम्म हम्म हम्म, हा.
त्यात सगळा डोंगरभाग येतोय तिकडं. पाऊस पण भरपूर.
हा.
आता दिवाळीत बघायचं. दिवाळीत पण जातो ना दरवेळी पोरं पोरं, ते पण किल्लक असतात सगळी.
हम्म हम्म, तुम्हाला किल्ल्याच वेड असतय पोरांना.
आता या दिवाळीला तिसऱ्या टायमिंग ला जाणार बघ.
हम्म हम्म हम्म, दादा ते न पण जात होते आधी. सारखं असं.
आम्ही दहा, बारा जण फिक्सच आहे नै. एक, तीन, चार किल्ल घ्यायचं.
हम्म हम्म हम्म, मग तू गाडी कुठली घेतोस? काकांची?
नाही, त्या टाईमाला आम्ही गाडी करून जातोय.
करून जाताय व्हय.
हम्म, हे कसं वनडे होती ना, सकाळी जाऊन, संध्याकाळी आलतो, आम्ही परवा. त्यामुळे टू व्हीलरने गेलतो. त्यावेळी कस? पॉईंट पण जास्त असत्यात, त्यामुळं गाडी करतोय डायरेक्ट.
हम्म.
तर बघ, टोटल दहा, दहा किल्ले झालेत बघ. टोटल परवाचा धरून.
होय, हम्म हम्म हम्म. मी एक बी बघितला नाही. सिंधुदुर्ग तेवढाच बघितलं.
हा.
हम्म, मग काय?
जाच यातनं भाऊजींना त्यांनी घेऊन
भाऊजी जातात घेऊन प पोरं पोरं जातात ती पोर ती पोर आम्हाला घेऊन जातात व
हम्म. त तर आहेच नेहा गेल्या तिकडे कोल्हापूर राहत्या ना ते?
हा हा, चांगली जॉब करते काय?
वय ती मेडिकल मध्ये जात्या तिकड बोडे माडात आहे ग.
कसं सायकलनं जात्या?
हो सायकल न जात्या. नेहाचं काय इंटर्नशिप चालू आहे, ती कोल्हापूरलाच असते.
हम हम श्री करतो तेच काय, तिचं वेगळं आहे.
तिचे तिथंच आहे सोड खर कंपनी वेगळी आहे श्री ची वेगळी कंपनी आहे आणिे हाची वेगळी आहे.
हा हा, मग ती तिथंच राहिल्या.
वय तिथं रूम करून पाच सहा पोरी आहे तिथं.
हा डिग्री करणार आहे वय ती.
होय करणार म्हणत्या बघायचं. मग ते येऊन जाऊन कस अ हाल होते ग. पोरांच कसं चालतंय ना हम्म तेच की पोर कस कस आता झालं की दोन महिने.
ह किती महिने आहे तीन महिन्याचा असत.
तीन महिन्याचा.
हा हा.
आता येईल पुढच्या महिन्यात.
हां. आणि काय? काय नाही बघ, हम्.
आई तेन हाय बर्या?
हाईट हाईट बरे आहेत सगळे.
इकडें आलतास की नाही आईकडं.
तकडें वई माणस नाही ग आलू मी.
नाही एके आमच्या इकडं सोनीकडं.
हा तिकडें आलो की येतो की.
कधी येतोस बघ एकदा बी आला नाहीस.
येतो येतो तिच्या्याकड पण काय. तर द्यायला न्यायला यायचं तसं तेवढ तवाच येते ग.
गडबडीत हा हम्म हे..
हम्म.
आणि का?
म आता नाही पप्पांना पण सुट्टी आज शुक्रवार.
सुट्टी आहे वय, हम् हम्.
पप्पा, काका, काकू शुक्रवार सुट्टी असत्या मम्मीला तेवढ सोमवारी असत्या.
माझ्यासघ बोलायलेच पप्पाना माहिती की नाही.
माहित आहे की. त्या कालच सगळ्यांनी मी तर. रात्री आकरा पर्यंत बोलत बसलेलो.
ते ह्याच्या पुढचं तररी टास्क आहे का नाही? ते मी आता दोन - दोन वाजेपर्यंत ते करत बस
होय मला श्री म्हणालता बई. दोन दोन पर्यंत अक्ष्या म्हणला करत बसत्या.
अरे आलं का नाही फास्ट येत राहत्यात. आणि एकदा ग मग तू जर हे केला नाहीस तर मग जातात ते.
हा.
मग ते करतच बसू वाटतय.
होय - होय. पुढच आणि ह्या टेस्ट आणि का कुठल्या असत्या न्हवं.
होय टेस्ट असत्या ह्याच्यानंतर तुम्हाला एक. ती टेस्ट कं प्लेट व्यवस्थित द्यायला लागत्या. त्यात जर तुम्ही हे झाला तर मग पुढं नाही. हम्म. हम्म.
जे नेमकं काय असतय? म्हणायच त्यात.
अरे आता हे आपणच कॉ - कॉलिंगवर हे बोलतय ना? म्हजे छोट -छोट त अस ऑडिओ क्लिपा करत्यात.
हा.
एकदम छोटा. आता मी बोललो -तुला जेवलास काय? तेव्हडंच. जेवलास काय? ते टायपिंग करायचं मराठीमध्ये. आणि पाठवायचं. हा हम्म.
होय?
हा टेस्ट ला जरा मोठं मोठं असतंय. एक -दोन वाक्याचं. एक वाक्य किंवा दोन वाक्य. आणि आता रेग्युलर पुढचे टास्क येतात का नाही आपल्याला कामाचे - - ते छोटे - छोटे असतात. हम्म.
हम्म बघायचं आता. पहिला हे कं कीलर कराय पाहिजे. रविवार पर्यंत काय पण करून.
टेस्ट बघा माझ्याकडे या म्हणून करूया आपण.
हम्म चालतय घे.
हम्म तर सोनूची येईल. त्यानंतर तुमची येईल.
तिचं काय झाल्यात वाढतं कॉल.
हा होय -होय.
म्हणालती ती पण मगाशी.
हम्म मला पण म्हंटली आता.
हम्म.
हम्म.
भाऊजींच पण झाले असतील की भरपूर.
त्यांच आता दोन - तीनच राहिल्यात. होय दोनच राहिल्यात. हम्म ते मीच की बोलून -बोलून माझं तोंड वाया घालवून. तेनी निवांत बसत्यात.
माझ तुलाच की आलेलं.
होय होय बास घे. ते मीच घेणार की आता मीच बोललोय. आणि?
काय नाही बघ. मग आता -आता डाउनलोड केलीत समज. आज आज शेवट आहे नव्ह गे
शेवट म्हणजे बारा वाजूपर्यंत म्हटलेली ती मला.
दुपारी काय संध्याकाळी. दुपारी वय- मग आज दुपारी बारापर्यंत तरी घेतली समज. तर अवघडच आहे की मग त्यांचं कमप्लीट व्हायचं टास्क.
होय रविवार पर्यंत करायचंच कम्प्लीट, आठवडा पूर्ण मिळणार नाही त्याला.
हम्म आणि ह्यात कसं. मी कॉल केलो तर, माझं टायमिंग पडणार दोघांच पडणार नाही असा विषय आहे. मग एका पॉइंट साठी हा तेच की-
हम्म आणि काय होतय मिळ ते रिसिव केलेला पण मिळतात.
हा
आता तू केलास की नाई तुला मिनटाला दहा रुपये असं. त्यांनी रिसीव्ह त्यांचा रिसीव्ह केला सर मिनिटांचा आठ रुपये असतात. पाच मिनिटांना करतो म्हनाव की. हम् म्हणजे आपल्याला फायदा होतोय तो रिसिव्ह केलेला आपण.
रिसिव केलेला का?
हा फक्त आपल्यात नोंद होत नाही.
ह ह
हम्
मा आणि कुणाचं आहे काय आहे गं.
काय बोलायला?
हा
आणि आता आमचे भाऊजी होते. नाही आता, आता कोण नाही तुम्ही हायसा चौघं काका, होय
तरी पण दुपारी आल्यावर फोन करतो म्हणलाय मी पण दुपार पासन निवांत असतोय.
हा हा करून घ्या म श्री आणि तू एकाला पाचच वेळा लागतोय बघ.
पाच वेळा लागतोय काय एकाला?